हॅलो हा आवाज येतोय तई येतोय ना नमस्ते कशा
मी माझ्या
मज्जा येते मी पण काय चाललंय बाकी तब्येत वगैरे
बाकी तब्येत मजेत
मजेत अ आमची पण व्यवस्थित आहे ते नाही काय चाललंय आज रविवारचं काय भेत
रविवारी आज आम्ही गुलाबजाम बनवले होते
अच्छा खव्याची कि आपले गीट्स चे वगैरे
खव्याचे
खव्याचे ना खव्याचेच अ म्हणजे त्याच्यात मग तुम्ही हे ऍड करता का मैदा की रवा
फायदा करतो
मैदा करताना म्हणजे साधारणतरी प्रमाण काय मग
ह खवा शंभर रुपया किलो घेतो
हम
त्यात एक टेबल स्पून रवा बेकिंग सोडा बेकिंग सोडा पाव चमचा घ्यायचा साधारणतः किंवा त्या पेक्षा कमी
अच्छा अच्छा हम्म हम्म् म्हणजे हा थोडस दूध म्ह
ते तेल वापरू शकतो किंवा मग तुम्हाला जर तेल नसेल लागत तर आपण सुपात ते तळू शकतो
अच्छा तेच ना मग ते ते कारण टेस्ट ला खूप छान लागत ना खव्याचे गिट्स पेक्षा ते छान असतात
नाही हे छान आहे सोपे पटपट होता
तेच ना नाही म्हणजे काही बर्याच जनाना ते जमत नाही ना खव्याचे करायला घाबरतात हे होतात म्हणे फुटतात हे होत ते होत हा हा आमच्या तिथे ना मी मी ना कधी कधी रवा पण थोडासा रवा मिक्स करते
हा तुम्ही रवा पण टाकू शकता पण मैद्याची
मैद्याचे छान हा नाही कुणी कुणी ते रवा जर टाकला तर म्हणतात मग असं थोडंसं ते रवा टेक्स्चर येतं म्हणजे कुणाला सगळं आवडतात आणि रव्याने ना असं क्रिस्पी सारखे होतात ना ते अ अजून स्पेशलिटी काय ये ताई तुमची अजून कोणत्या रेसिपी करायला आवडतात
मला जास्त करून गुलाबजामुन
अच्छा पण मलाही आवडतं गुलाब हो चालेल चालेल सांगून द्या मी नो नोट करून ठेवते हा सांगा
खवा शंभर ग्राम सहसा
ह
त्यात थोडा मैदा करायचा ऍड बेकिंग सोडा एक चमच दूध दूध दोन चमच किंवा मग तीन चमच घेऊ शकतो
हा खवा जसा असेल तसा हा हा
तर आपल्याला पाकासाठी अ साखर लागणारे दोन कप
वेलची पूड अर्धा चमच
अ आ
तुम्हाला जर टेस्ट अजून पाहिजे असेल वेल तर तुम्ही अजून टाक
हा जस हा आवडीप्रमाणे आपला
कलर येण्यासाठी केशरच्या धा बारा काढ्या
पाककातच टाकाय पना हॅलो हा बोलकी हा येतोय येतोय बोला बला
मग त्यानंतर आपण जे रवा ते मिश्रण घेतलं होतं
हा हा हां
ते का पातील्यात व्यवस्थित मिश्रण तयार करायचं दूध वगैरे टाक
अच्छा फेटायच
ते गोल करायचे
हा हा ह अच्छा
आणि जर आपल्याला खूपच घट्ट वाटत हे वाटत असेल थोडं फक्त तर मग त्यातून थोडा आपण महिना टाकू शकतो
अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे
सर्व गोळे एकत्रच करून ठेवायचे मग आपण तळून घ्यायचे. चोळ्यानंतर त्या पाकात जो आपण पाक तयार केला आहे त्या. दोन ते तीन तास भिजून ठेऊं ठेवले की तो पाक आातपर्यंत बरोबर मोरतो
नाही खव्याचेच खूप सुंदर लागतात मला तर ते खव्याचेच आवडतात मला इथे गे हे नाही एवडते खरंच सुंदर लागतात अगदी
खूप छान लागत खायला. आणि बाहेर मिळतात बघा पण बाहेरची चव वेग
नाही ती च वेगळीच असते बाहेरच तर बाहेरच. आपण जे घरी बनवतो ना रेसिपी हा. म्हणजे ज्या रेसिपी आपण घरी बनवू शकतो ना त्या खर बाहेरून आणायलाच.
हो कि नाही म्हणजे आपली म्हणजे आता समजा आता काही काही अ ज्या रेसिपी आपल्याला जम बाहेरच्या त्या बाहेरच्याच चांगल्या असतात आपल्याला इ इथं छान ना आता बालुशाही पण आपल्याला छान जमू शकते बालुशाही झालं.
आपलं करंजा वगैरे झालं ते आपल्या घरच्या पण छान होतात अगदी
तुम्ही बालूसही बनवता का घरी.
हो बनवतोना मी म्हणजे बालाशाही आहे ना बालूशाहीला ऍक्च्युली ना मैदा आणि दही लागत त्याच्यात. हं दही हा साधारण ते प्रमाण दोन वाटीला अर्धी वाटी काहीत दही घ आहे. आणि स्पून म्हणजे त्यात पण थोडासा सोडा टाकायचा आपला. ती स्पूट न आणि मोहन टाकायचं त्यात.. आणि ते पिठ. छान मळल का त्याचे पण असेच गोळे. करायचे थोड मध्ये हो येऊ द्यायच पण ते तळायलाच फक्त जास्त हे त्याच पण.
तळायला हा तळल्यावर मेन बालूशाहीच म्हजे त्याला खूप जास्त गरम पण नको असत. तूप म्हणजे एकदम नॉर्मल थोडं गरम झालं. कि मग लगेचच टाकायचे. म्हणजे मग सारखे हलवून हलवून ते नंतर छान होतात. छान तळून झालं का पाक आपला गुलाब जामूत थोडा त्याला एक तारीसारखा पाक घ्यावा लागतो. पण कलर खूप छान येतो त्याचा हा मला. तर ते गुलाबज हा. बालुशाही.
क
हा करून बघायचंय. छानच असत ते हा
बाकी तुमच्या गावामध्ये काय फिरण्यासाठी.
हम्म
हॅलो.
हॅलो.
आवाज कट होतो तुमचा.
कमी येतोय का आता येतोय तई. हॅलो हा येतोय ना हा ते थोडस मधून मधून नेटवर्क जातं. त हा तेच ना.
तुमच्या गावात काय स्पेशल भेटतं.
आह. हॅलो हा बोला ना ताई.
म्हटलं तुमच्या गावात काय स्पेशल आहे फिरण्यासाठी.
खाण्यासाठी. आमच्या गावा हा खाण्यासाठी. तर. या म्हणजे जिलेबी वगैरे एक दोन ठिकाणची एकदम मिसळ जास्त चालतं. चालते आमच्याकडे.
मिसळ ह मि चुलीवरची मिसळ हा. म्हणजे मिसळ ओपण झालं. कि भरपूर गर्दी आमच्या सिटीत मिसळ साठीच खूप लोक म्हणजे एकदम क्रेझी आहे. त्यांना कळलं कुठे नवीन मिसळच सुरू झालंय.
रविवारी तर बरेच लोक सकाळी स्वयंपाक च होत नाही मिसळ खायला जातात थोडा आराम के साथ उठतात मिसळ खायला जातात.
सर्वांचीच आवडती ती लहान मुलांपासून मोठ्या.
सगळ्यांना आवडतं आणि. स ते मिसळ असल्यामुळे थोड स जरी पाव असला पण ते हेल्दी पण आहे ना ऊस. त्यात मटकी वगैरे असते सगळंच असत चटपटीत पण असते. त्याच्यामुळे मिसळ आमच्या याच्यात म्हणजे सगळे क्रेझीच मिसळचे इसळला कुणी नाही असं म्हणतच नाही
आणि तशी मिसळत कोणी घरी पण बनू शकत नाही
ते तशी तेच ह ती म्हणजे एकदम छान म्हणजे प्रसिद्धच आहे आमच्याकडे खूप क्रेजीचे आहे लोक कुठली निसळ इतर दिवशी पण म्हणजे आता सोमवार बर्थडे असला
तेव्हा पण बरेच लोक मग मिसळ साठीच प्रेफर करतात
बरोबर आमच्याकडे वड आमच्याकडे वडापाव मिळतो
यावं लागेल काय लावून
नक्की या वडापाव शती अ वडापाव वड्याचे ते निघता बघा ते कुरकुऱ्यासारखे त्याची चटणी बनवता खूप प्रसिद्ध आहे
हो ना हा हा येऊ ना नक्की येऊ
मुंबईचा वडा भाव म्हणून प्रसिद्ध आहे आमच्या वडे
हो ना चांगलंय चांगलं येऊ न खायला नक्की
मुंबईला आला नाही का तुम्ही कधी
ह मुंबईला मुबई आ येतो तू ना आम्ही मुंबईला आहे ना अ ननंदबाई राहतात माझ्या म्हणजे असतं आमचं ये न जण पण कस आम्ही मग तिकडे ठाण्यापर्यंतच न बैठाण्यात असतात
पुढे जास्त नाही प्रसंग येत थोडस आहे काही ना ते वेळ पण कमी येते म्हणजे लामचेे
छान आहे मोबाईलला झू चौपाटी आहे फिरायला मरीन ड्राईव आहे
पय भछेला जाऊ नालो ना
जाऊन आल्या का
हो सुटीसाठी सुटीसाठी म्हणजे नातला दाखवायचं होतं तिला बघायचं होतं बीच
अच्छा
या हो तई धन्यवाद धन्यवाद चालेल चालेल मी करू इकडून पा तुम्हाला
अ नाही बाकी अजून दहा मिनट दहा सेकंड
हा तेच ना नाही आल्या तर या ना म आम्ही नक्कीच येऊ
तुम्ही बाय कार गेल्या होता की कस ट्रेल
नाही कारनेच गेलोतो आमच्या कारनेत हा कारनेत जातो कारणे मग नंतर
मुंबईत मग जस फिरायचं असलं तसम काही ठिकाणी ट्रेन वापरतो जिथं लांब जायचं असलं तर
चालेल मी मुलूं मध्ये राहते तुम्ही नक्की या कधी आल्या
अरे वा जवळच ना मग चालेल एक मिनिट मी करते तुम्हाला कॉल बोलूया वाटल्याच आपण चालेल धन्यवाद
हो